हॅलो.
हॅलो.
हा बोल ग. काय नाही बसलीये, स्वयंपाकाची तयारी.
इ ला की बॅग दे.
काय म्हणच ते बोल. एकदम मस्त्
खूप चालू आहे आ दा मला ना लगनाच. तर म हम्म, साड्यांची वगैरे, असं ते, बस्ता वगैरे बांध बांधण. किंवा मग, बाकी शॉपिंग.
हा म्हणजे बस्ता ते समोरच्याच्या मुलीच्या मुलीला देण्यासाठी, साडीन ते घ्यायचंय का?
हो हो हो, ते पण घ्यायचंय, आणि आपल्याला पण समजा लग्नासाठी, ज आवडली त मग. साड्या वगैरे बघायच्या होत्या असं.
आता एंगेजमेंट का? लग्नये, कस कार्यक्रमे तुझा?
अ लग्न.
लग्नय का डायरेक्टली, एंगेजमेंट ते नाही का काही?
ते आता एकत्रच राहिल, हळवीच्या दिवशी असं.
हा हा, म सुपारीचा कार्यक्रम झाला का?
हा, सु ते, घरातल्या घरातच झालं.
म बोलवल का नाही.
अगं खूप घाई घाईत झालं ना.
अशी घाईघाई राहते का बाई.
होउन जात, ते थोडं कमी लोकांमध्येच होत.
म आम्ही कमी लोकांमध्ये येतो का?
आता काय ते, वेळ अचानक ठरलं. मग घेतलं करून.
बाई, लग्नाच आमंत्रण राहील ना, आम्हाला.
हो मग.
ह.
लग्नाला बोलवायचं ना.
हा आता आठवण आली ना, का कार्यक्रमला आठवण नाही आली.
नाही ग असं काही नाही, येन आदिच येऊन जा.
हा आता, असं बोलल्यावर.
नाही ग ये. तेच, तूझे होत ना कुठ तरी, ओळखीच.
आग अंबिका मध्ये, तिथे अण सध्या डिस्काउंट ते पण छान चालूये.
तू घेतलं होतं ना वाटतं.
हा, आता मागे गेले होते ना, फ्रेंड होते ना, तिला पण शॉपिंग करायचे होते ना. मग गेलो होतो, आम्ही दोघी जनी, त तिथ छान आले. शॉपिंग झानंतर सांगू एक लग्न, हा मी दोन
हम्म हम्म हम्म.
दोन घेतले, एक आहे ना अशी पारटी वेयर घेतलीये थोडी, अन एके ना अशी काठा पदरा ची पैठणी होती येल्लो कलरची, आण ग्रीन काठ होते. तो पॅटनच नाहीये माझ्या क. ठीके, एके ना म्हजे त्यांनी सेल जे लावल होत ना, त्याच्यामुळे ते गेली म्हणजे ना, ती पाच हजार रुपयाची पैठनी होती म आम्ही तिच ना. तरी मला हवी तशी नाही भेटली ग, असं याचाय ना कलर एवढं हे कसं म्हणतो लाईट कलरे, पण डिझाईन छाने.
मग बघायचं ना अजून.
अगा वरायटीर तेच भरपूर होते पण तुला मी सांगते का मला साडी कशी घ्यायची. आंबा कलर आणि त्याला ग्रीन कलरचे काठ आणि पूर्ण प्युअर पैठणी घ्यायचे मला.
हम्म हम् आणि ते किती तारखेपर्यंत आहे ऑफर.
तरी एक आज कीती तारीखे, दहा बारा आहे ना. पंधरा तारखेपर्यंत, पंधरा जुलैपर्यंत
दोन तीन दिवसच राहिले म.
हा, अगं तू असं ज लवकर म्हटली असती, सांगितलं असत लवकर, त मग आपण लगेच साथेंग नच गेलो असतोस आंबे का जांंगली भरायट राहते ना तिथे त्याच्यामुळे पटापटता कस्टमर गिरायक पटकन येत आणि पटकन घेऊन जाता.
नाग खूप वेळ ठरतय ना म्हंटलं चला मगला फोन करू ही गेली होती ना.
हम्म. नाही तुला जायचं असेल ना तू आज जरी मला कॉल केला असताना आज मी फ्रीच होते मग आपण आज गेलो असतो.
आता पण जाऊ शकतो न की आता नाही होणार.
आता नाही आ. नको कारण की नाईटला का जाग ते कलर मध्ये ना लाईट मध्ये शाईन करतो म हवे तसे कलर लक्षात नाही येते साड्यांचे लक्षात नाही येते आपल्याला आणि त्यांना कसं त्यांना जायची घही राहते त्याच्यामुळे ते पटापट ठीक वाटलंस उद्या जाऊया आपण उद्या जाऊ फ्री आहे का?
हा तस तर फ्रीच आहे पण मग तिथं सगळं पाठत नाही का?
अग आंबी काय तू तू होलसेल गार्मेंट्स जाय काय सरवती खूर भरपूर साऱ्या व्हरायटीज भेेत त्यातला तू जाईल नाही का अजून अंबिका म
म्हणजे गेली होती पण मग आता इतक लक्षात नाही ना ग.
नाही ना ग तिथं जो नाही तो पॅटर्न राहतो तू काय कराता माहिती काास पहिले सरवून ठेव तुला कसे साधे घ्यायचे काय घ्यायचय पण तिला समोरचे समजा तिला साखर पुुड्याच्या दिवशी तिला साडी द्यावा लागेल. आणि बाकीच बसत बिस्त ते तुझी मम्मी तेच बांधणार असतील ना. ते तें आईला ते तिच्या आईला साडी देतात. ते बघावं लागल दोन तीन मग तुमचं ते प कोणा कोणाला साड्या घ्यायच्या त्यांना घ्यावा लागत. ते पाहायचंय बर टऑफर झाली उ्ी तर म्हते म्ह का उद्या ना तू पण त्या म्मीला पण गेट सोबत नाही तरी मम्मी पण शॉपिंग करून टाक.
त्यांना सांगते मी तसं पण मग आता बघू त्यांना आवडत का नाही.
हा कारण की कसं तुझ्या मम्मीला पण साड्या घ्यायच्या असतील ना. तिथ पैठण आहेि पैठण आहे छान आलेले आहे तिथ.
बाकी पॅटर्न पण आहे का?
हो का भरपूर आहे मी तुला सांगते काय मला पैथजे म मी ऑर्डर दिली तशी त्यांना सांगितलंय मला यल्लो गन कार्ड वाली परैक्षानी होई आहे अम पार्टीवेअरच कर थोडं मी आहे ना फोटो सेंड करते वाटलं अस तर. म्हणजे तुझ्या एक प्रकारे लक्षात येईल तुला.
हम् चलक
आणि कसं डिझाइनिंग ब्लाऊज आहे पुर्णे आणि तुला कसं लवकर ते समोरची जी काय अस एइज तू समज तुझी वहिणी तिला लवकर द्यावं लागेल ना कि तिला
ते
ब्लाऊज शिवायला पण द्यावा द्याव लागेल ना पणना
पुनण त्याच्यावरती मॅचिंग बँगल्स घ्याव लागतील कॉस्मॅटिक घ्यावं लागेल. तिला देण्यासाठी. त्याच्यामुळे मग तिला साडी तिला साडी कशी घ्यावावी लागणार माहिती का जरा शी काटपदर वाली तुला साडी घ्यावा लागणार आहे तिला
दोन तीन अ पॅटर्न घ्यायचे. हा दोन तर घ्यायचेच अस वेगळे
नाही नाही तिला आहे ना एक साडी त्यांच्या घरचे राहते त्यांच्या घरचे राहत. ते तुला फक्त एक साडी द्यावा लागणार तिला.
हा का.
हा एकाच साडी ते कु कुंकु लावीतना. त्या टायमिंगला तिला द्यावं लागेल ते सगळ.
आता ते मला पण नाही माहिती
हम् देवाच कुंकू दयायला तुला एक साडी द्याव लागल. त्याच्यावरती पण त्यात त्यांचे थीम ठरले त्यांना ड्रेस कसा युनिफॉर्म कसा आहे. म्हणते त्यांना थीम कशी घालायची आहे वन पीस घालायचाय कस साडी पण कुंकु तिला सांगून द्या की कुंकु साडीवरतीच लावायच. ड्रेस वरती नाही चांगलं वाटत ते.
हा ते त्या नंतर राहत ना मग.
अगं! म्हणजे तरी कसं काय काय जण काय करता घाई काढता वन पीस घालून येता आणि त्याच्यावरतीच कुंकू लावी त्या ती काय राहते ना ते पेपर ए बाई टाकू नको? या टाकून नाही दिले. वीस रुपयाचे एक पेपर सर सर हा तर रे ना काय म्हणत होते मी तुला?
तेच ते साडीवर.
ते साडी कुंकू लावला का ते चांगलं नाही वाटत ना ग हे साडी लावलं का चांगलं वाटत. असं.. हे लावलं का चांगलं नाही ड्रेस नाही ते वन पीस याच्यावरती नाही चांगल वाटत ते.
स्वागत
हम्म
हम्म हम्म
मग तिला अशी काठा पदराची साडी घेऊन टाकू सकाळी जाऊ बघ तू किती वाजता निघायचं?
सकाळी काय कोणता?
डेंगी पॅटर्न पण छान बरं का?
तिथे का?
हा मानी न डिझाइनिंग साडया अग पार्टीवेअर मध्ये ना एक साडी पाहिली मी अशी न्यू पॅट मध्ये ये बर का ग म्हणजे
ती नाही चांगली
ब्लाउज आहे ना पूर्ण डिझाइनिंग वर्क का आणि प्लेन मी साडी घेत कि कशी हो साडीचा ब्लाऊज पूर्ण डिझाइनिंग आहे पूर्ण अस पूर्ण आणि कॉलर गळापर्यंत पूर्ण पॅक्स शिवायचं असं आणि साडी सिमपल आहे आ पण येथे फक्त काठांना डिझाईन आहे एक नंबर दिसते ती साडी माहिती आहे मी घेतलीय ती. कलर पण छान छान आहे तिथे.
हम् एकशे पन्नास याचे झाले आणि याच चोवीस रुपये. पावसाळी आहे ना हा? असं ग
आला आ.
बारा रुपये तेरा हा काय बोलतोय काकू काय?
मी माझी माझी रेड बॅग घेऊन रे बॅग हॅलो!
ह तुझं पण काय आवरण चाललंय का?
आं.
तुझं पण काय आवरण चाळु ये का मला वाटलं तू पण काय आवरते का काय.
हा घरातल चालुच ये ना बाई स्व पाकाची तयारी हम् स्वयंपाकाची तयारी. काय चालणार आहे बाई म्हणलं मला वाटलं कस तयारी महनते. आम्हाला सांगितलं नाही काय नाही.
नाही ग असं होईल का तू मला सांगीतल नाही.
नाही पार्टी वर त तर साड्या पण छान आहे कलर पण छान आहे हम्
बर चालल ना.
तू ना तिला काय कर उद्या सकाळी किती वाजता निघायचं.
दहा.
दहा वाजता का हा प्राची म्हणते मला यायचंय.
बेसन पिकठाच प्रायज नाही मझ बेसन पीठ प्रयज नाही
गायत्री. प्राची म्हणते माला यायच ये. चालेल बोलली ग ती.
मी शंभर जमा करते आणि हे वरचे लिहून ठेव कितीये.
तू दुकानामध्ये आहे का.
तिला पण घेऊन जाऊ ना.
हा हा आहेत फक्त आता साडीच का तिथ साडीचा कलर पण छान आहे तू एकदा ना तिच्याशी बोलून घे अ समोर तिच्याशी किती ला साडी हा हा. त्याचे टाकते ना.
हम्म.
अच्छा की तिला पार्टीवेअर साडी हावी आहे. का अशी काठा पदराची घालायची तुला.
रंगेत
त्या का शिमला मिरची करू राहिले. काम म गला ना ह ना बाकी अजून काय म्हणते.
बाकी काही ना अगर दु
चाल म च हा हा गे दुकानात आवरून फ्री झाली का निंवात कॉल कर मग
हो हो हो.
हम्म.